आगला तर खरी वो माय काय माहिती बाई, लागण नाही गेला त्याच्यात राहिले का होते का डबल फोन,
काय माहित, लावून पाहिजे मला आता, हे झाला की
बर, लावून पहतो.
काय कर काय म्हणतात तु
अवं माय, ते माग ते तीनशे रुपये म्हणायली ना, तर असा आत तू कसं, काही घेतलं की कानातली वगैरे, काही घेतलं की, आसच देेती आले की पैसे, आ तस राहिलं होत तर मग मी ते, आले कि ते देऊन दिले होते, पैसे. अ खरंचली का बरं? मंग काही म्हणतात आपलं, हम्
हम्म!
सलोनी म्हणते, मला सांग म्हणते
हा हा, हम्म! ना सांग ना मग, सलोनी ले
त्यांनला म्हण, ते काल मी ना त्या ते डी म्हणून कोण आहे? त्या ग्रुप मध्ये
सलोनी करणार नाही, म्हणून मी म्हटलं जऊ दे
आव, मी पण तेच म्हणलं होत करणार नाही म्हणून, पुन्हा म्हणलं मी काही सांगितलं नाही तिला
हम् हम्.
मग म्हणून ती म्हणली, आता सांग म्हणली मला, मी ते ऍप घेतलं म्हणली.
हम्म हम्म.
बसल्या जागी, त्यांना म्हणल तुम्ही घ्या म्हणल, मी परभणी ला गेली की बोलता येेते.
हा. घरातल्या घरातही बोलत चालते, सपना देत तर घरातल्या घरातच बोलतात.
हो ना, पण ते घरातल्या घरात म्हणले की हसू येते बोलायला.
मग एक जण खाली बस एक जण वर बसायच, हम. ह घेऊन घे, त्यांच्या याच्यात पैसे येतात ना बाई.
हो ना, हे माई पैसे घेतेत नाही मग.
काही नाही आत्ता काही नाही आता आलीच, गेलीच नाही दवाखान्यात.
वा वा.
काही नाही बा मी काल वैषण मला गोळी दिली होती, मग तेच गोळी घेतली मग म सर्दी जरा कमी वाटली त्यांन.
हव का.
म्हणून मग काही गेलेच नाही, म्हटलं जाऊ द्या कुठं दोनशे दीडशे रुपये घालाय पुरण ते. हाव काही काढले का मग फोटो.
काढले बाय गरबडीत लाईट जाऊ लागला कसे कसे कसे. काढायच्या आहेत नांदेड मंदिरात स्वामी समर्थाच्या.
हा हां हां.
काढाय हो पण लच गडबड होती, एक जायचं होत लवकर चार वाजता. येऊन बसली आमची.
होव काय वो.
मग जाऊ द्या म्हण त्यांना म आता जाऊ दे. अ नांदेडला काढणच आहे, तर चांगली काढली मनात. चांगले ते आज देतो म्हणे संध्याकाळी रीलस ते बनवल्या दोन तीन. हम्म! फोटो काढली काही हम.
आता आम्ही गुलगुले बनवू राहिलो.
काय असते ती त्या दिवशी फिंगरचीप बनवलतेव मी.
हां.
जमले चांगले झाल ते.
चांगली जालते ना. हा जमते ते काही नाही लागत, मी तर कधी सुटल्या करत असत ते.
नव रावे मस्तलगत.
ते परभणील जमले नव्हते एवढे सारे केले.
हव ते जास्त झाले होते काही. मी फक्त आठ मिनिट ठेवले होते.
तू काय म्हणतो मी आठ मिनिटी नाही ठेवत, घर मी फक्त पाच मिनिट उकळता पाण्यात ठेवत असतो बस. काढून घेत असतो आणि काढलं की कॉर्नफ्लावर लावून फ्रीझर मध्ये ठेवून देत असतो. तो पंधरा वित
फ्रिजरमध्ये काऊ.
फ्रीझरमध्ये ठेवलं ना मग ते, कॉर्नफ्लाॉवर जे आपण लावलेले आहे ते व्यवस्थित ते चिटकते. ते गरम गरम असते ते, गरम गरम असते ना.
बरं त्या कॉर्न फ्लावर न काय होते बरं?
कडक कडक कुचूर कुचूर लागते‌
हम् मला तेवढे जाऊ नव्हते झाले ग!
नाही का जास्त लावं लागते कॉर्नफ्लावर.
हो का?
दोन बटाट्याल एक वाटी कॉर्नफ्लावर असं.
बाप -बाप रे! मीही काय केलं माहिजे चार घेतली.
हा ह पागल दोन चमचाने काय होवुन राहिलं.
तरी ते म्हणले मला जास्त लागते म्हण, मोबाईल मध्ये दाखवलं मग मी टाकलं.
हम!
हम्म! म्हणूनच नव्हते कडक झाले पण बरे झाल ते चांगली झाल त पण. आलू होते काय करावं काय करावं म्हणतते म्हण टाइमपास.
हम्म, हम्म, हम्म!
हम्म!
हा.
मग आजुन.
काही नाही आईल बरनाही वाटू राहिला आज छक्र येऊ राहायला. फिरल्यासारखं होऊन राहिलं मळमळ मळमळ.
हम्म!
हम्म बाई माझ्या दादाने इतक्या जोऱ्यात हात दाबले, इतकं दुखू राहिलं.
काऊन? आणि जिमला आला नव्हता का ते सकाळी तुमच्यासोबत?
नाही आता गेला.
मी म्हणला स्नॅप पाहिला, मी म्हणलं आहे काय कि?
नाही, उठते कावं तू एवढ्या लवकर, उठत नाही सकाळी, जीवावर येते त्याला उठणं.
आज आमच्या नागवानी स आमच्या प्रिन्सिपल सरांचा बड्डे होता ना, तर आम्हाला मस्त अशी मिठाई दिली.
ते नागवाणी म्हणजे ते तू परभणीला आल्यास सांगत होती ते का?
ना आमचे सागवानी सर
हो का? नाही त ते परभणीला हा हो, तेच हाय ना मग
हा हा, प्रिन्सिप
तू सांगायची. त्या मैत्रिणला बोलायची तू. हम्म हम्म, मग स्वयंपाक
काही नाही आता लावलेली आहे खिचडी, मी ते काढतो गुलगुले, कणिक भिजून पोळ्या टाकतो.
आणि ते कायचे असते?
काय ते आपलं हे असते ना, का काय असं कवळं कवळं कवळं असते ना कवळं, कवळं घ्यायचं त्याचं ते साल काढून घ्यायचं खालचं बारीक तुकडे करून, मिक्स आपला कुकरमध्ये शिट्टी घ्यायचं, आणि मग कन कीत हाय ना, भिजवायचं ते साखर टाकून आपण भज्याला कसं भिजवतो थोडं घट्ट. आणि त्याचे गु ते असं तळायचं मग मस्त लागते गोड गोड.
अ नाही ना ते, बरोबर आहे यांना केलती का की, पण नाही हो ते कवळ्याच नाही, सलुनीच्या इथे केलते
साखरेचेच केले असेल, हा हा हा हा. आ एच्यात त्याच्यात हे टाकलं ना, काय म्हणते आपलं, कवळं मस्त लागते.
हम्म हम्म, नाय आमच्या इथे करत ही नाही आणि खात माहिती नाही.
खाऊन पहाय मस्त लागतं. थोडसं याचं करून पाहायचं.
हो
हम्म काही नाही आता माझे पंचवीस होतात पूर्ण.
हा
पंचवीस होतात म्हटलं माझे पूर्ण.
हो का?
हा
काही नाही बाई मग, चालू आहे आता शाळा. आज इतकी मस्त मिठाई भेटली आम्हाला, पूर्ण ड्राय फ्रूट्स अख्खे अख्खे डाय फ्रूट्स त्याच्यात. सरांचा बड्डे होता ना आज, तर सगळ्या स्टाफला वाटली.
माय आमची इथ शाळेत काय वाटत नाही, आम्हालाच मागण लागत होती एक एक चॉकलेट.
हम्म, नाहीव ते आज सरांचा बड्डे होताना तर सर दरवर्षी वाटतात. दिवाळीच्या वेळेस देतात. अन बड्डेला सरांच्या, दोन वेळेस देतात सर वर्षातून. ते मिठाई खूपच टेस्टी असती, दादाने दोन खाल्ल्या. आमच्या शाळेतली लेकरं हुशार आहेत, खूप इंग्लिश बोलतात पहिल्या वर्गाची लेकरं.
हो नाही तू व्हिडिओ ठेवते ना, पाहतो मी ते मस्त आहेत ते.
सध्या कारंजात प पहिल्या नंबरवर शाळा आहे ती.
हो का. हम्म.
हम काही नाही मग बाई. पोळ्या टाकू राहिली काय कधी येणार आहे मग तुझी सासू.
माहित नाही.
त्यांची तब्येत तशीच्या तशीच आहे का मग.
तशीच आहे वाट पाहायला सगळेजण.
हो ना माय सगळ्यांना त्रास त्या माणसालाही त्रास.
अग एवढ्या मोठे पाहुणे येऊन बसले तिथं खाय प्यायचं कसं करायचं त्याचं.
हो ना.
हम् जायचं डबल वापस गेले तेव्हा यायचं.
हा हम्म हम्म हम्म.
आई येत नाही आता मी आल्यावर पण तिकडे आई येणार नाही.
तो म्हणे सोया चिली कर हा.
हम्म.
काही नाही आता सोयाबीनची चिल्ली करतो त्याच्यासाठी.
ते काय राहत तर.
सोयाबीनच्या वड्या असत ना आपल्या त्या गरम. पाण्यात मीठ टाकून उकडायच्या.
हम्म.
आणि मग पिळून उकडल्यानंतर पिळून घ्यायच्या चांगल्या करकर पिळल्यानंतर. थोडस तेल घ्यायचं त्याच्यात अदरक लसण ची पेस्ट. जिरो मोहरी सगळे सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस. सोया सॉस सगळे सॉस टाकायचे टोमॅटो सॉस. होऊ द्यायच थोडसं मग कांदा बिंदा टाक. टाकायच्या व कांदा शिमला मिरची आपली हिरवी मिरची हे टाकायचं मग. ते सॉस झाले की मग या सोयाबीनच्या वड्या टाकून सांबार टाकून खायचं. प्रोटीन साठी खाते तो.
हम्म.
हम्म.
चांगला लागत का.
हाव मस्त लागते मंचुरियन सारखंच लागते करून पाहिजो ना.
माय काय काय करून पाहू ये माय.
हम्म.
राहू दे ना तिकडे.
हा.
हम् ह.
दादनी दोन खाल्ले दादा अव एकदाबा. कानी मागतला अजून मीटलं हाव मण बोलला नसता का माझ. तू काय लाडकी आहे का म्हणेन.
हम्म.
हम् हा मामा आवाज. ते काही नाही बाई रेखा तेल दे जा. एक आल्याचं. इकडे.
तुमच्या याच्या बर काही केले की देतात.
हो भाई आम्ही देतोच तो कोणा आम्हाला देऊ का ना देऊ कोणी.
हाव ना.
हम्म. म त्याच्यात माहितीय का अख्खे बदाम राहते बदाम. आणि तुपाची शुद्ध तुपाची मी तर फोटो पाठवेल.
तू सांगाय र तर खाच वाटायला.
ललेच खास राहते दादा म्हणते आपण पाऊ म्हणते इथं भेटते का आता म्हणते.
हम्म.
् मग अजून बाई बरंच आलं पैसे आले.
हम्.
हा त्या दिीच त्या पप्पाला पाठवले होते मी ना तीनशे रुपये. काल काल दाढी कटिंग कराल.
हा तर मला म्हणले होते मला आई म्हणे. पप्पाला दोनशे रुपये पाहिजेणे आजत पाठव म्हणे मी म्हणलं अजून आलेच नाहीत अकाउंट तु कुठून पाठव. त म्हणंद.
हा मी पाठवले बाई माझे ठेवलेले होते मी ना ते लावून ठेवले होते पेट्रोल साठी. म मम्मी म पाठव पाठव पाठव हा ऍपचे. ॲपच्या यायची.
कुठून यायलेत ते पैसे.
दिले मग,, मग मग मी दिले बाई, म्हटलं जाऊ दे बापा. तूया मम्मीला माहित नाही बर वाटते. हा देले म्हण,, हम्म, काहीन म. काही नाही बाई आता. कोणाल गन्यावाळ तूला कशाल. ध्या द आता कुठं म्हणा कालच दिले तुम. तुया नवऱ्यला तीनशे रुपये हां, मा ममी मागत होत्या म्हणे दोनशे रुपये,, आईन म्हटलं म्हणे नाहीये आता.
हम्म,
हममम, मग. पाऊस आहे का तिकडे? आमच्या इकडे त आभाळ आहे बिचारे पाऊसच नाही. चिरीक चिरीक येतेय, आणि चालला जाते्य,, हो ना, चिरीऽ चिरीक येतेय, आन चालला जातेय.
होव,, आज नाही आज आबाळ होत, पण पाऊस नाही, काल होता पाऊस.
होव का,, हम्म.
मग?
शूट केल्याचे.
आं,,
फोटो ठेवशील म्हटलं शूट केल्याचे.
होव आता ते पाठवते, ते रीलल्स बनवून पाठवते, त्याला सॉग टाकलं, तर आता पाठवते संध्याकाळी.
हा, हा, हा.
हम्,
हम, काही नाही मग आता.
हम्म, काही नाही पप्पासाठीच पोया्या टाकायच्या हो्या,, आम्हाला होत्या.
हा काय, ष हम्म हम्म, तू भाजीगिरी खाऊ राहिली की नाही काही.
अवं खातो मी एखांद्या वेळेस इिकडं, पण ते दुसऱ्याच्या घरी चांगलं वाटत नाही खायला.
हा, खाऊन कमल ते बोलवत नाही का खायला आणली गेली तर.
तेि वाऽ